हॅलो.
हॅलो.
हा येतोय का आता ताई आवाज हा बोला ना ताई.
आवाज येत नाहीये.
येतोय तुमचा मला आता.
हो बोला ना.
हा कशा आहात तुम्ही?
मस्त.
काय चाल तु
मला बोलू देना फोनवरती अगोदर.
हॅलो.
हो बोला ना.
काय चाललंय तुमचं. हॅलो ज जेवण झालं तुमचं.
हो जेवणच चालूये.
काय चाललं तुमच्याकडे पाऊस आहेत का?
पाऊस नाहीये.
नाही का?
हम हम.
आमच्याकडे पण पाऊस येतो जातो ऊन असतं गरम होत.
इकडे पण पाऊस आहे तसं आता नाहीये. आता ऊन ये.
हो का हम्म हम्म.
ए पिलू इकडे ये.
हॅलो.
हॅलो आवाज आवाज गुमतोय मध्ये मध्ये.
अ आता येतोय का?
हो येतो येतोय.
आमच्याक तुमच्याकडे कस जास्त उष्णता आहे का जास्त थंड हवा आहे.
उष्णता बी थंडा बी.
हो हा हा. असं पाऊस जास्त गरम पण नसेल होत ना.
नाही नाही जास्त पण नाही ना जास्त थंड पण नाही.
हो ना हा हा. ह आणि इतकसा पाऊस पडल्यामुळे थोडं जास्त सगळीकडे हिरवगार दिसतं छान वाटत. निसर्गरम्य वातावरण तयार होत. थंड हवा मग येते तेव्हा गरम गरम नाही होत. लाईक छान वाटतं असं. आनंद दाई वाटत बाहेर फिरण्यासाठी पण बघण्यासाठी पण सगळीकडे.
हो.
आणि